हॅलो. हॅलो. हा येतो का आवाज?
हॅलो हा हा येवायला आता
हा बोल ना.
हो हो.
हा म्हट नारळच काय म्हणत होती.
तेच म्हंटलं उपयोगात येईल वा असं जिथं पाणी तुंबतं ना. तिथं लावायल काही हरकत नाही त्या झाडा पुचायच्या विषय नाही ना जास्त पाणी झालं तर काही प्रॉब्लेम नाही आणि कमी पाणी झालं तर काही प्रॉब्लेम नाही आता सांजा तथ नाही. ते इथे काय प पन्नास झाडं बसले तेवढं याल पाणी जर लईच दुष्काळ पडलं तेवढं ये. पाणी घालू शकतो. ह आणि जास्त पाणी झालं तर काय अच सनईन नाराळला.
हा.
त्याच्यामुळे मग ते उपयोगात
किती झाडं पन्नास पन्नास एक झाडं बसतील मामातन दहा बाई दहा लावा लाग असं.
हा त्याच एवढं काही माल माहित नाही. विचारून पाहि तो पण त्याचा कशात? हा वाटतंय म्हणज चालूय का त्यात लावैचना. आम्ही आली हो तर लावून दे इथं एवढं काही होत नाही ना खार जमीन आहे.
हम् हम्.
हम्म भुत्या त्याच्या खाली मग करता येईल तास बीस काही चालू राहील मग
हा.
अ. बाकी दुसरं काही नाही का त्याला पावडर बिवडर मारायचं आणि ट्रॅक्टर घालायचा अस काही विषय नाही राहत ना. खुडायच्या वेळेसच ट्रॅक्टर लागत अस हा.
मांस बी लोकल वाले घेतील नाग.
लोकलवाले घेतील ना एकदा लावलं म्हणजे मार्केट कुठ न भेटेल कारण नारळाला मार्केटच आहे ना आता
तेस ना म्हे पाशे सत्तर ऐंशीे रुपये आरामात जाईल.
हा.
तीन.
तेच ना.
तेच तेच तेच तेच मग पाहा मी चको शेत राहतो. पण बारा महिनात चालू होणार पाहिजे.
हा मग ती जाऊ कशी ते उंडी कोणती व्हरायटी आहेत. ते एवढ काही सांग.
आपल्याला कमीत कमी बारा बारा अठरा महिन्यात ना ते पडलं पाहिजे बाऊ कातरी जास्त
हा दीड वर्षात येऊनच जात आहे ना.
हा आलो बाहेर जाऊन आज नारळ पाहिजे. तो साईज ला मोठं आणि हो फळ बीच चांगला असत नारळ पाहिजे.
हा मग तीच चौकशी ना करून पाय तू आणि टप पटट सीजन म्हण जर चांगलं झाला पैशाच तर नियोजन लावून. ते उंडी घेऊन टाक द्यायची लावून पावसाळ थडी सेटळ होऊन जाते.
हा हा हा.
मग दुसरं काय काय करीत बसत त्याचपेक्षा थोडीशी माहिती काढून पाय
हा हा मी शोधत राहतून त्याच्या चारा होईल ना ग डोरायच्या मावाला
चा समजा सहा महिने जरी नाही दुसरं काही लावलं झाड थोडं वर जाव असतो. एखांदा पीक नाही आज ते पावसा आहे एवढं खास कोणतं पीक होतं कड मगून तर झाड वर गेला परत नंतर हाय मग लावता येत काही बी
हा.
शिवाय मेहनत नाही म्हणजे ख हे नाही कामग नाही काही त्याच्यामु मग फक्त एवढंच. खत टाकायला लागत वाटतं आपले खतं टाकायला लागतं. बाकी पावडर बी उडर आहे. हा गावठी खतोय शेण खत पावडर बिवडर काही नाही खादी नाही दुसऱ्या
हम्म.
हम्म त्याच्या
ू नखवला.
हा असेल काही ते ते नाही का हे लावत पाहि ना झाडांना खाली पण मग ते झाडवर गेले फळाची जा हे होती तेव्हा ते लावायचे पात्र नाही का झाडाला लावायत.
हम्म.
तसं करून घेतलं काय मग उंदीरवर जाता येत ते उत्रला त्या पत्र्यावरून
हम्म हम्म. रस लागल हम्म.
ठीक आहे तिथि.
फळ चांगलं साईज चांगली असं व्हरायटी पाहून. म्हण दाम सलाल मी दाजीं कोडून माती काढली असेल मी त्यांच्याशी बोलत. युट्यूब ला सर्च करतो थोडस एका का नर्सरीचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला होता पाहतो.
हा बाहेरच्या नर्सरी चांगले अस. तर माहेर मागवतत्या घरपूज य त्या गुंड्या बी. चांगल्या असेल ती बोल. कारण की चांगली व्हरायटी लावली म्हणजे तिथं पुुठे तेवढंच. चांगला फायदा राहतो ना मग
हम.
तसं पाऊन थोडीशी ये पायची टंबाटी सुरू झाल्यानंतर तर मग मुलची गुंडी घेला काही त गुंडी वरलाय न्यायला काही काही हे नाही करायचे. तारेवाडा त्याच काही कामगती नाही राहात काहीच नाही. तिथे ते जाती फक्त लावायचा प्रश्न आहे कदाचित माझ्या मते खड्ड थोडं मोठ. ख घेरा ते मशीन भेटत आता मोठे खड्ड घ्यायचे ते नाही का असं होत. हा आणि खड्ड माझे मती मोठं घ्यायला लागत असल.
हम्म.
म्हणज नारळाचं थोडं बुंदास मोठा राहतो ना.
हा ह ह म्ह तून ते झाडं काही पाच सहाशे हजार रुपये पर्यंत जाईल काय
पा्हायचं मग तेच म्हणती तंबाटे सुरू झाले थोडं तंबाट्याचा अंदाज पाहू मग त्याच टप्प्यात आणायचे.
म्हणजे लज झळ लागल्यासारखं नाही. थोडंस होऊन न जाईल असं.
हा.
मग माहिती घेऊन जर होत असेल हे मग काय आणि पुढंही पिक होत्याच मग भाजीपाला संग उन्हाळ्यात मेथीची भाज्या हे ते गारवा राहील. त्यामुळे खाली मेथीची भाज्या काही ना काही भाजीपाला होतच राहील. आणि वरून पूर्ण गारवा राहील ना.
हम्म.
हम्म असं नाही काय ते घास घास होऊन जाईल ढोरांला वावर खाट थोडं पडणार आहे ते.
हा ना गोडे घासही होईल, काही गोडे घास, काही हा घास.
हा.
गोड घास नाही उंदर राहायचं जादा त्रास राहील खालीच हे केलं तर पण मग त्याला ते पत्रे फित्रे मारले, तर मग नाही अडचण येणार. मग आपले सगळेच काम होतील, चाराही होईल.
तेच ना.
हम्म.
हम्म उत्पन्नबी चालू राहील.
हम्म.
पहावं लागलं चौकशी करुन. मग काय ना आता थोडंसं हम्म. आताच आलो आरामानं घरी. काय म्हणती?
कोणाला विचारून न आता हे बागायचे येचे डॉ तर ना त्यांला विचारून पाही त्यांना थोडं कॉन्टॅक्ट माहिती राहतं.
एखांदा नर नर्सरी नर्सरी आहेत चौकशी कराव लागते. एखादा युट्यूबला हाय ना बरोबर माहिती मिळलं तशी. कॉन्टॅक्ट नंबर मिळलं? हम्म हम्म, पाहतो मी तसं.
तेच ना मग, कारण की त्याला हे जास्त आहे म्हणजे इन्कम जास्त आहे सध्या नारळाच.
हम्म.
मग हळूहळू मग माहीत झालं ना मग पुढं वाढत जातील. त्या पेक्षा जेवढं लवकर त्यात पडलं ना तेवढं फायद्याच राहील.
हम्म हम्म.
परत दहा दहा वर्ष तर कुठच जात नाही नारळाचं. दहा वर्ष तरी हमखास चालतं. म्हणजे जास्तच चालत, पण दहा वर्ष फिक्स हो असं. आपण तोडलं तरीही तेे झाड नाही तर मग चालूच राहतं ना. वाढतच राहत ते.
हा.
तू खाली मशागत करायला काही अडचण नाही परत त्याची. वर झाड गेलं का.
हा हा. ज्यादा खर्च पाहिजे नाही नाही फउंटरी मारायचं काम नाही ना एकदा लावलं लावलं.
हा पावडरी मारायच्या नाही, काही नाही.
हम्म.
फक्त वर्षातून फळाच याला तवा मग खत टाकायचं. फळं पोसलं पाहिजे ना आपलं.
हम्म. टाकायचं.
हा.
हो चल.
हे जरी आलं तरी कमीत कमी शंभर दीडशे नारळ येतच एका झाडाला.
हो.
एका घोसालाच राहतेच ना. अ मग आणि काही ऐंशी रुपये नारळ धरलं तरी परवडेबल.
पन्नास रुपये धरल तरी परवडलं.
हा.
पन्नास नारळ वर्षाला. वर्षाला एक नारळ झाडाच धर शंभर झाड हाय शंभर राहते तर किती पन्नास हजार रुपये एका नारळाच्या झाडाचे एवढे नसलं होतं.
हम्म.
जेवलो‌ थोडं. वर्षाला लाख दीड लाख रुपये तरी झाले ना, आ?
हा. भरपूर होते ना मग.
हम्म तेच ना.
काय जास्त झीज नाही काही नाही. काही एवढा काही अंदाज नाही. तू जेथ चौकशी कर ना कूनाक तरी यांना विचार आणि बाजून कोणी असेल किंवा मग यायला युट्यूबला व्हिडिओ सर्च करून थोडंसं माण होती आता हा चाळीस एक बसतील असं मलाही वाटतं, कारण की आपण याच्यात पाहतो पाही. समजा हे केरळ साईडच्या पिक्चरमध्ये पाहतो किती अंतर राहात त्या झाडांमध्ये.
त्यांच्यात गंद वीस वीस फुटाचा अंतर राहतो. वीस फुटाचा धरला तर पन्नासही झाड नाही बसायची.
त्यात टॅक्टर जातो असं अंतर राहतं वाटतं.
हम्म दहा बाय दहाच जरी धरलं तर
हा ट्रॅक्टर गेला पाहिजे आला पाहिजे असं म्हणजे पुढच्या कामगतीच्या दृष्टीने एवढं अंतर ठेवायचं. झाड काय एकदा वर गेले व मग फक्त खालीच याचा प्रश्न राहतो ना.
हम्म.
खाली मोकळंच होऊन जातं पुरं.
हा.
तेच की
पात असल मी ना ते चौकशी करतो बरं. करु का बंद?
हा हा. हा.
पिलू.